हा बोला की
हा आवाज यायलंय
हा येत आवाज बोला की
हा हा हा
मगाशी मी दोन वेळा ट्राय केले कॉल पण तिला लागेनच झालेत.
कॉल आलाच नाही आहे. तुम्ही मेसेज करायलात खर कॉल येईणाच इथे मला, आणि आला तरी त्याच्यावर ते हा तेच की सारखं प्रॉब्लेम यायलाय.
होय मग ते डायरेक्टच हे व्हाय लागल्यात. म्हणजे डायरेक्टच सबमिट
होय होय होय मी पण बघितलं ते आता मला पण तसच झालं.
प्रॉब्लेम कस विचारायच, ते पण प्रॉब्लेम आहे हो असं हाय. डायरेक्ट सबमिट म्हणजे काॅलिंग काय झालंच नाही डायरेक्ट सबमीट व्हायलय ते, कारण आपल्यामुळे काय नाही हाय ते पुढूनच प्रॉब्लेम कायतर हाय ते बहुतेक कारण, तुम्ही पण म्हणजे जेव्हा कॉल करतय ना तेव्हा अपडेट अपडेट म्हणजे असं हे यायलय व्यस्त आहे व्यस्त
व्यस्त दाखवा लय आणि एक एकदा तर असं हे आले की, अ म्हणजे बंदच आहे तेे असं दाख
हा दुसरे कॉल हा व्यस्त आहे असं. अस वगैरे अस कायतरी हाय आणि आता मी आता जस्ट चालू झाल्यात बघा फोन तोपर्यंत ते हेच व्हायला लागल्यात अप म्हणजे डायरेक्ट सबमिटच व्हायले असं कस काय व्हायलय काय माहीत मग हा हा हा
हम्म.
मग काय चाललंय आणि जेवण वगैरे झालं आवरलं नाही माझं पण आता करायचंय
हा हा हा
हम
मग काय आम
ह आणि काय तब्येत बरी आहे? हो, आहेत की मुली खेळायला लागल्यात होय. आहे आहे बरी माझे पण होय सुट्टया चालू आहेत. होय सुट्टया चालू आहेत. चालू होणार आहे परवा दिवशी कृष्णा शाळा त्यांची पण
हा हा हा आता होय आता चालू होतील. एक पंधरा तारखे- खे पासून चालू होतील होय. त्याशिवाय काय घर हा हा ह आठ तारीख उद्याच काय तर आहे ना
परवा दिवश
परवा देेश आता जरा मुलांचे जरा होतात चालूतो पण यायला थोडे येतात एक एक जण येत नाही त्यामुळे
होय होय होय होय
मग काय आणि अजून?
आणि काय नाय बाई.
पाऊस वगैरे आहे काय?
होय पाऊस चालू झालाय काल झाला पाऊस हीत म टा.
हा हा हा.
तुमच्याकडं?
आमच्याकडे पण आहे पण आता कस दोन दिवस झाला आहे थोडा वेळ येतो एक पंधरा वीस मिनिट त्यानंतर काय
हा आणि दिवसभर काय ढगाळ वातावरनच असतय.
तेच तर म्हणजे कपडे जरी बाहेर सुकायला घातली तरी ते वाळतच नाहीत. असं आहे म्हणजे तुम्ही होय ऊन नाहीच आहे वो ऊन काही नाही आता पावसा सुरू होणार, काय माहिती ह्या वेळेस किती पाऊस आहे? काय आहे.
तरी गेल्या वर्षी सारखं नाही आहे गेल्या वर्षी फार होता. हम्म गेल्या वर्षी मे महिन्यातच चालू झालेला प
हम् होय होय होय लवकर चालू झालेलं आता पाऊस लवकरच चालू होणार वो.
होय होय होय की हम्म मग काय तर.
तुम्हाला काय दोन मुलं काय? मुलीच हायेत होय हा हा हा ह हा. हां हां.
हां.
मला एक मुलगी आहे. दीड वर्षाची हम्म ती आहे दंगा करतीया वगैरे म्हणून म्हणलं बाजूला इथं पलीकडे पाठवले तिला म्हणलं बोलूया हम्म तिज सगळं आहे होय मध्ये-मध्ये होय म ते मोबाईल कुठ तर घे काय तर कर अस असतय. मोबाईल आपण बोलायला लागलो ना त्यांना काय समजत नाही पण मोबाईल पाहिजे असं हाय ती पण तसच सेम करते माझ्यासारखं काना लावते इकडे तिकडे फिरते असं करते ह अस होते तस कॉपी करते होय ल मुलली ऍक्टिव्ह य आजकालच्या तर
होय काय शिकवायला लागत नाही होय आणि असं हे करतात की त्यांना आपण शिकवतो दुसऱ्यांना वाटायला पाहिजे तिला काय आई बाबा घरात शिकवतय
होय होय तसच होय तसच करतात ते ते काय बघल ना ते तं करायला बघत असं करत आणि आपल्याला कि ते दुसऱ्याच वाटता वाटणार की शिकवल्यात वगैरे पहिला काच मुलांना शिकवाय लागत होता आता नाही क लागत आता मीिला काही सुद्धा बॉडी पार्ट वगैरे काय सांगाय नाही ती स्वतःच स्वतः सगळं सांगते मी तिला शिक कोलच नाही फक्त नाक आणि डोळे फक्त सांगले बाकीच हात वगरे
आप आपल्या बोलण्यातण ऐकतात नाही ते मध्ये मध्ये आपण बोलत असतो ते पण ऐकतात
आता एवढं म्हणजे जनरेशन पुढे गेलं ना त्यामुळे ते
होय आणि आपण काहीतरी रोज आता काहीतरी सोत्र वगैरे काय तर म्हणल ते लगेच पाठ होतं त्यांना आपलं ऐकून ऐकून फक्तजे बस ून शिकवायची पण गरज नाहीे
शिकवायची आता मुलांना गरजच आणि आताच्या मुलां सांभार न का नाही ते एक पाच सहा मुलाना सांभाळण्या इतक एक आहे टास्कच एक मोठा खरा म्हणजे होय मुलं लही म्हणजे आतााची लई शार्प पण आहे तेवढं आणि हे पण आहे लगेचच म्हणजे वयापेक्षा मोठी वाटत्यात तो मुलं म्हणजे असं घ्यायला लागलय म्हणजे त्यांच्या वागण्यात नाही त्यांच वय कमी पण ते मोठे जे वागतात का नाही तस वा असं आहे आमांना सांगायचं तिने आमना शी कवला पाहिजे
होय आता तसच होतं आता माझी पण मोठी मुलगी आगाई असं नस आहे तसं आहे असं मला आत्ताच शिकवायला लागलं त्या आणि एखाद्या वेळेस असं पण होतय की मला काय मोबाईल मधलं नाही जर समजलं तर ती असं फोटो, बिटो तयार करून द्यायचं तेी करून देते मला
हा होय आता मुलांना एवढं समजते ना आपल्या वेळेच नव्हत ते मोबाईल हे लॅपटॉप बीसी एवढं नव्हत तर आपण नुसतं बाहेरच खेळ वगैरे खेळत होतो पण आता हे सगळं मोबाईल असं म्हणजे आता कसं झाले माहि वातावरण पण बरोबर नस मुलांना घरातच ठेवायच काय करायच त्यांना काय होत नाही गमत नाही वगैरे म्हणून मुलं काय करतात मोबाईल घेऊन बसत्यात त्यांना सगळं कळते म मग त्यामधला अस व्हायला
होय, होय खर पण जेवढं फायदे आहे तेवढंच तोटे पण हायत
तोटे पण आहेत जास्त करून म्हणजे असं हे तोटेच सोडा म्हणजे कस लगेच समजते सगळ्या गोष्टी समजतात मोबाईलवर कसं ऑल सगळंच त्यामुळे सगळं मुलांना कसं लगेच समजतय सगळ्याच गोष्टी असं व व्हायला लागल आणि किती पाचवी चौतीच्या मुलांशी मोबाईल आहे असा आहे
होय आता काय आता लहान मुलं जेवण जेवत नाहीत म्हण मोबाईल दाखवून त्यांना खायला घालायचं
होय आता वर्ष दीड वर्षाच्या पोरांना पण लागत तेच मग कारण त्या मोबाईल शिवाय त्यांना कामच होत नाही असं आहे ते.
जेवण पण जात नाही काम पण होत
काम पण होत नाही होय आता माझ्या मुलगीची जरा सवय कमी झाल्या नाही तर सुरुवात तिला कानी लागत होतं मोबाईलवर की म्हणजे कार्टून वगैरे. जे काय असेल ते गाणी. ते सगळं दाखवायला लागत होत आता नाही आता नाही जेवत्या तसं एक सवय मी बंद केलो कारण पुढे जाऊन कनी म ति मोबाईल शिवाय
होय तसच होत आता माझ्या मोठ्या मुलगीला पण तसच केलं होतं आम्ही की प्रत्येक अ प्रत्येक वळी मोबाईल जेवयला जेव्हा घालल ना त्यावेळी मोबाईल वरच आ अक्षरशा तिला मी वर्ष दीड वर्षची होईपर्यंत मी तिला प्रत्येक गोष्ट मी तिला मिक्सरला बारीक करून असं मोबाईल वररती धरायचं आणि तिला खायला घालायच.
मग माझं पण तस मी पण केलोय म्हणजे एक वर्ष होईपर्यंत होचपर्यंत ना बारीक म्हणजे आपल्याला काय भीती असत्या कि अडकल कुठ तर नडत वगैरे हा असं होईल कुठे घास म्हण मी मिक्सर मग मला म्हणजे लेडीज वगैरे सगळ्या म्हणायल्या अगं अजून सुद्धा मिक्सर मध्ये कशाला घाल तेच अजून तिला दा आल्या तर आता जरा सवय हो दे त्याशिवाय ती कसं खाणार.
मला त्रास भीती घातलेले आहे की तो अस मिक्सर व बारीक करून घातल्यावर त अन्ननलिका बारीकच राहिल. म ममी नंतर हळूहळूतील असं बाहेर फिरवत फिरवत खायची सवय केली. मग गेली तिची सवय ती मोबाईलची सवय पण सुटली. आणि अं नंतर जेवायला पण लागली. पण तिचे अजून पण नखरेत हे नको ते नको. म मी तिच बघून हां ती ते बघून छोट्या मुलीच्या वेळेस कनी मी तिला आठ नऊ महिन्याच्या असतानाच मी तिला अशी पोळी गुंडाळून त्याला तूप लावून तिला असं पाण्यात बसवायच आणि काम करायची मी.
कस होतेय माहितेय काय आपण म्हणतोय पण कनी म्हणजे फरक असतो मुलगी मुलीनमधे पन एक वेरल लागत असतय. कनी आता मोठ्या मुली जर लाड वगैरे झालेले असतय. ते म्हणून जरा अस त्याचं आता माझ्या मुलगीच कसं आता कनी मी घास अस चा लागलं ना. असं थुकते ती म्हणजे असं मी जर मॅश करून चाारल नाही किंवा हे मग ते आपल्याला काय वाटतते बाबा हिला ते घास हे व्हाय लागलाय म्हणून म्हणून पण बारीक करायला जात ते मिक्सरमध्येध्ये पण त्यांचं ते सगळे नाटके असतात खर म्हणजे त्यांना जात असते पण ते असं स उलटयलागत. करायच कुठं काय करायचं मी अजून सुधा मिक्सर घाल. त अजून सुद्धा काय काय पदार्थ मी म्सरमध्ये घालोयिला असंय मग काय करायचं भीती वाटत्या ना. मग चॉकिंग वगैरे झालं तर कि तिला पडणार.
होय होय बरोबर आहे.
काय मोठेपण त्यांना खायचंच आहे बघा स्वतःच्या हाताना एक अजून एक चार वर्षाचा आत्तापासूनच काय? म्हणते मी जे काय होईल तेईल एवढं काय. तिला दात वगैरे आ डॉक्टर काय सांग. तर दात त्यांची एवढी मजबूत असतात ना. व त्यातच ती गोष्ट असं होत नाही कि बा तिला चावायची सवय लावायला पाहिजे.
होय होय होय हम्म.
काय प्रॉब्लेम होते मुलांच्यामध्ये
हा आणि जरा जरा क अस ताटातन घालून तिचं तिला आतापासून थोडं थोडं म्हणजे थोडं थोडं खा म्हणून असं भातवरण म्हणा असं खायची सवय लावा म्हणजे क नंतर
हा आता काय होतय आता बसवलं. क आणि ताटप दिलं क नाही किती पण मोठत ती काय करते त ताटातलंच सगळं असं अस अस शिंपट लागत पाणीचिंप सगळं अस अस अस टाकत्या, मग टाकल्याव कस हुतंय ते डब बोल कामं म्हणजे करू दे म्हणतोय मी तरी त तसंच कर एक दोन गास खात्या. आणि पुन्हा तसं करत्या ती, म्हणल किती करायचं तेवढं स्वतःच्या हातान तर सवय लागल. म्हणू मी जेवताना आमी जेवतोय तिला घिऊनच बसवतोय.
हा आणि सगळ्यांच्या ताटातन जरी एक एक घास खाल्ली कणी, तशी पण सवय लावायची. म्हणजे की म नंतर परत सवय लावते की, अ लागते की फक्त आईनच खाऊ ग घालायचं दुसऱ्यांच्या हातन को
अहो अजून एक एक मुलं अशी आहेत की, पाच पाच वर्षे सहा सहा वर्ष झाले तरी अजून नुसत तेंना चाराय ला पे ही सवय कणी कमीच करायला पाहिजे कारण लेगदम लई त्रास होतोय ओ चालल्या शि ते म खात
खात नईत होय, म ते लईच अडचन ये त्या मग नंतर शाळेत लवकर बसत नइत, म ते आपल्याला पूर्ण वेळ त्यांनाच द्यायला लागतोय. फार ताप होतोय त्याच्यापेक्षा अणि आतापासनच आणि मला कसं झालय मोठ्या मुलग्याच बघून मी धाकट्या वेळेस ते काय म्हणतात की पुढच्या ठेच आणि मागचा शाणा, तसा प्रकार झाला माझा
होय होय होय. तसं होते पहिल्यांदा काय एवढं समजत नई अवो मून एकदा कळाल कणी मग कनी कळतंय माणजाला आ बाबा हे असं आहे ना, मग ते तसं करायचं.
होय कि होय म कायतर, हम्म.
चालते चालते. आवरा मग हा हा ठेवते ठेवते, ओके बाय हा